हॅलो.
हॅलो.
हा येऊ राहिला का आवाज?
हा येते. .
बोला मग.
सांग मग.
सांगा ना तुम्ही.
दुसरा विषय बोलू.
हो.
हां.
हो ना कराना चालू.
लग्न म्हटलं एवढं उशिरा लागलो हो.
हाव काय गेला होता का तुम्ही?
हो गेल्ती.
हा काय उसळ होती कि नवती मग? हाव काय? बरच आज खुल्लही आहे मस्त झाला श
हाव
हा उसळ होते की नाही ती बाईले मग?
बरंच बाया माणसं म्हणजे खूप होती.
हा ना त अशी
काय म्हटलं?
उसा उसा उसळ आहे ना.
हो हो होती होती हा हो नाही तर काय क झालेले असतेस ना
ह काळ बनातात ना मग वेगवेगळ असेल ना हा. तुम्हाला होती कीव्हती एकादशी मग?
हो एकादशी आहे जन
हाव काय तुम्ही उकडत टाकते की त्याच्यासोबत काय होतो म?
काहीच नव्हतं.
हाव काय उसळाच
हम्म हां. घोडा गेला होता की नव्हता?
काय म्हटलं?
घोळा होता कि नव्हता म्हटलं घोळा घोळा घोळा.
हां.
घुळा निघाला होता का म्हटलं? ह
नाही
नाही
हा बॅन वगैरे होणार ना. का आवाज आहे बी फक्त बँडचा अशीन म काही दिसला नाय.
मस्त जिवा चालू होता.
हाव काय?
ट्रेडिंगला आता ते सुरू, राणी कलरच सुरू हाय. राणी कलर, कुणाचही चालू केलं की राणी कलर.
साऊथ इंडियन लुकही मस्त वाटतंय.
हवे तो सपियाली होता, पण तो उठावबाज नाही वाटत म नवरीले.
हम्म.
पाहिले आता आम्हीच आमच्या वहिनीले पाहिले की नई दुकानात चांगले पण असे खुलून नाही ती कसं वाटते नवरीच्या हिशोबाने नाही.
हा असं चांगलं वाटतंय.
तस आता पियाचा असतो तो साऊथ पॅटर्न, पंधरा हजाराचा चालू.
हाव ना. नाही पण तो मेकअपही तसंच करायला लागते मंग त्याले.
कप पाहिजे मग तसा, त्याला लूकही पाहिजे अन तो मेकअप म्हणजे त्या तेव्हातरी वाटते, की काहीतरी असं
हम्म. ते म्हण आतोबईंचं लग्न झालं होत तिनं तसंच लुक केला होता, एकदम ते नारळ घेऊन आली होत
हाव काय, हा साऊथ इंडियन घातलं काय? आता काय? हा कर, हा ना मग मेकअप वगैरे सेम तसा केला असेल. ते लुकिंग हा
केला होता, पंचवीस हजार रुपये घेतले तिनं मेकअपवालीन.
हम्म हळदीचे दिवस पासून
हा हा ते सर्व आलंच मग ते.
हम्म तीन दिवसांचाच
हा आता करतातच नव मेकअप
हा वापरते ते लयचं पुढे चाललं जे ते पोरगी तेच चिकुरली म्हटलं.
त्यात ज्वेलरी किती मस्त निघाली ओ आता.
हाव बापा. ते मस्ले पांढऱ्या कलरच्या मोतीचे झुमके असतात त्याले. ते पैठणीवर घालायले दोन हार हम्म.
ते बरोबर साडीला मॅचिंग पाहिजे पण ते
हो मस्त वाटतात ते एक नंबर
ती वेळ साडी तर वेगळी, ते पार्टी वेअर वेगळी.
हा पिरी वेगवेगळे ज्वेलरी म्हणाले. पार्टी वेअरली हम्म.
पण लुक दिसते का तसं घातलं की, चांगलं वाटतं ओ.
हा मस्त वाटतंय.
पण दिसाय लय चांगली दिसती.
हम्म. जे आता नवीन निघालते चांगलं दिसते तर जुनं कुणी नई हे करत
हा.
आता ते मोतीचे किती मस्त निघाले.
हा नाही पण ते मोतीचे ते रंबे हारका ते पई, आता नाही घालत कोणी एवढे.
अ नाही पण त अशी नवीन आता डिझाइन नी बिनावा
हा नवीन नवीन मिळाली ते, ते पहिलेनीच चांगली वाटत
हा आणि तेच निघाले, आता ते ने चंद्रकोर.
हा हा, चंद्रकोर.
हम्म.
ते साडी निघालय ना तसे आता, साडी येत ना त्याच्यातले.
हो साडी आणि गेट हम्म.
चंद्रपूर पॅटर्न हम्म.
मग
चार मिनट झाले. नाही मले नाही दिला, हा ना.
म्हटलं हे बुलू बुलू बी डोक आहे होते सगळं.
हा तुम्हाला तर काही सवयी नाही बोलायची जास्त.
ह्
तसे तुम्ही कमीच.
अहा तेच ना. कोण मी? हम्म ते बोलत जास्त म्हणजे असं हेच नाही कमी पहिल्यापासूनच आहे म्हणा.
हा तुम्ही पहिल्यानापासूनच कमीच बोलताय.
इथच
ए प्रियां काकूची झाले का मग?
हो झाल तिचं
हा का
तिची दहा तिस कॉल झाली आणि ती दहा कॉल आले.
हा ओके बाप रे, पैसे द्या म्हणा पहिले आम्हाला देऊन मग आम्ही करू. कीणी पाय तुम्हाला मग?
हम्म?
पैसे द्या म्हणा तेवढ्याचे घेऊन, मग पाहि तू पुढे करायच.
ह ना, अधिक अधिक माणम सुरू आहे.
हो ना.
चालूच आहेत ना पर वीसचे तीस वर गेले तीसचे चाळीस. हम्म.
आदि तिजे.
हो काय तींग नम हम्म. हम्म हा.. नाही. एकच मिनिट, हा झाले म्हटलं पाच मिनिटं.
हा झाले झाले कर तू.
हा, लावू का मग मी? रिकाम पण आहे का तुमचं?
हॅलो
हॅलो
हा करते ना.
हा हा करतो ना.
परमच.